हॅलो नमस्कार नमस्कार येतोय ना आवाज नीट. आवाज येतोय ना तुमच्या मागे ना आवाज आला कसला तरी हम्म.
येतो येतो आता.
अच्छा अच्छा बोला बोला
ह तेच पण हा टॉपिकवरती बोलू पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग स सकारात्मक
विचार विचार हो हो हो
आजकाल म्हणजे लोकांची विचार करण्याची क्षमता ही जरा विचित्र झालीय ना. हा कोणा बद् दल बी विचार करताना निगेटिव्ह विचार करता ही अशी असलं ती तशीच असलं, असं नाही. प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार केला तर चांगलंच कुठेतरी होतं.
खरं, खरचं ये.
काम म्हणा किंवा काही गोष्टी
बरोबर काय असत ना आधीच जर आपण ए एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा कामाबद्दल जर अ निगेटिव्ह जर विचार केला, हे ना त ते काम आपल्याला ते अ पूर्ण होतचं नाही किंवा त्या कामाकडे बघाय ची दृष्टीच आपली वेगळी होऊन जाते, आणि ते काम नकोसं पण वाटतं.
हो,
होणा. आणि ते होत पण नाही मग ते कायम ते त्या डोक्यामध्ये मग ते निगेटिव्ह विचार चालत राहतात. की नाही हे असचं ये म ते तसचं ये आणि त्यामुळे ते म ते आणखीन ते काम म्हणा कि ती व्यक्ती ये आणखीन म ती आपल्याला वाईटचं वाटत राहते.
हो बरोबर आणि आपण त्या व्यक्तीला समोरच्या ओळखत पण नाही राहत ना. म कसा विचार करू शकतो का? ही अं बो समोरची व्यक्ती आपल्याबद्दल विचार काय पॉझिटिव्ह करती की? निगेटिव्ह करती? आता सपोज आपण एखाद्या ठिकाणी बसलोय, अनोळखी व्यक्तीशी बोलतोय. काय माहिती बाबा हे हा बाबा हा माझ्या विषयी चांगला विचार करतोय का वाईट विचार करतोय, का मला चांगली नजरेने बघ तर ते वाईट नजरेने बघतोय.
हम्म हं बरोबर आहे ना, तसचं होत ते, ते आणि हेच जर याच्या ऑपोजिट जर आप
मंग सकारमत नि पॉझिटिव्ह विचार स करण्यासाठी माणसाचा‌ ब्रेन वॉश पाहिजे म्हणजे ब्रेन चांगला पाहिजे, विचार करणारा परत सकाळी लव लवकर त्यासाठी उठलं पाहिजे, ती सकाळी उठणारी म्हणजे की हवा थंडगार त्यानी माणसाचे जे निगेटिव्ह थॉट्स राहतात, ते निघून जातात पॉझिटिव येता.
बरोबर, बरोबर ते तर आहेच म्हणा. ते एक, एक प्रकारे म्हणजे जो सकाळी लवकर उठतो, किंवा ते, असं तो जो आहे तो एक त्याच्यात एक हं सकाळी जे, जे वातावरण जे असते प्र
हो बरोबर.
त त्याच मन पण फ्रेश होतं, त्याचे विचार पण फ्रेश होतात, म्हणजे मन पण सकारात्मक मग कडे जातं त्याचे विचार पण सकारात्मक कडे जातात.
हा, हो बरोबर
हम्म, त्याची दृष्टी पण मग तशीच तयार होते. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे बघायची दृष्टी पण त्याची तशीच तयार होते सकारात्मक.
निगेटिव्ह विचार करतो, की पॉझिटिव्ह करतो.
हा, हा
मगं हं तेच, मग तेच ना त्यासाठी मेडिटेशन असतं.
बरोबर या यासाठी ते मेडिटेशन करायला पाहिजे.
हो मेडिटेशन असतं त्यासाठी
हं
तेच ना मेडिटेशन केल्यान निगेटिव्ह थिंकिंग निघून जात. पॉझिटिव्ह थिंकिंग येतं.
खरचं आहे.
आपण म्हणतो ना माझी कोणाशी वाईब मॅच होत नाही. वाईब मॅच नाही होत म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विचार करता ना म्हणून तुमची वाईब मॅच होत नाही समोरच्याशी
तुम्हाला एवढं पण म्हणजे तुम्ही जर हे जर वाक्य बोलत असाल माझी वाईब त्याच्याशी मॅच होत नाही. याचा अर्थ तुम्ही तुम्हाला माहितीय की आपण कुठल्या प्रकारे विचार कर
करतोय. हा काय करतोय? म्हणून तुमची माझी वाईब मॅच नाही होत ना जर आपण दोघं जर एकच विचार करतो तर आपल्या दोघांची वाईब मॅच होणार.
अस होणारच हंड्रेड पर्सेंट होणार.
हा मग तेच आणि आजकाल लोकांमध्ये ते म्हणत ना कॉर्डिनेशन एकत्र पणा नाही राहिलाय. आज हा वेगळा, तो वेगळा हा वेगळा तेच चालू आहे. त्याच्यामुळं कोणा कोणी कोणाबद्दल चांगला विचार करत नाही आजकाल
आणि जो तो आपल्या आपल्या एक प्रकारे म्हणजे स्वतःच जग जे असतं ना आपल्या आपल्या विश्वातच जगतो माणूस ना कोणा कोणा च्याकडे काही विचारपूस करत ना कोणाकडे काही असं म्हणजे बोललं म्हणा आजूबाजूला कोणाशी शेअर करत काय नाही एक एक एकट एकट राहण्यामध्ये सगळ्यांना
आणि हे सगळं सकारमात्मक निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचाराला कारणीभूत सोशल मीडिया आहे कारण की आजकाल सोशल मीडिया आल्यापासन कोणाला कोणाची गरज राहिली नाही जो तो त्या फोन मध्ये गुंग असतो जेव्हा जुन्या काळामध्ये बघा फोन नव्हते काय नव्ह टीव्ही नव्हत्या काहीच नव्हत इंटरनेटच नव्हत तेव्हा लोकांचे विचार कर क्षमता खूप चांगली होती कारण की प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागायची कुठतरी
खरच खरच
हा त्याच्यामुळे प्रत्येकाला ह गरज लागायची म्हणजे मग आता मला जर तुमची गरज आहे तर मी तुमच्याशी नीटच बोलणार हेच ना हम्म हा आणि आजकाल काय झालं फोन आले सगळ्यांना तू मी नाही माझ्याशी बोलले तरी मला माझा फोन आहे हा विषय हा होतो आता मा घरात पण तेच आहे ना नाही कोणी कोणाशी बोललं हा नको बोलू जा माझ्याकड फोन आहे मी माझा माझा फोन बगल बोलता ना खूप लोक बोलतात हा म तेच मग ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग आपली वाली त्यासाठी योगा बेटर आहे त्याच्यासाठी उपाय योगा करणे चांगले विचार करण्यासाठी सकाळी लवकर उठणे
बरोबर
ह गोष्टींवरती होऊ शकत आणि झाल्या पाहिजे हे डेव्हलप झालंच पाहिजे कारण की पुढ या जनरेशन आताचीच जनरेशन एवढी डेंजर निघाली तवा पुढची कशी हिल ही माहित नई आपल्याना
नगर वर्च पण काय असत ना ते मेडिटेशन म्हणा योगा म्हणा केल्यानेच तुमची अ मन प्रसन्न राहतं आणि तसे तुमचे विचार पण येतात तुमच्या मनातून विचार पण तसेच येणार मग जर तुम्ही योगा केला. किंवा सकाळी लवकर उठन म्हणा किंवा काम सतत कामामध्ये मन गुंतलेलं हवंय जर तुम्ही नुसतेच रिकामे बसला तर मग हे असले नक
हा आणि हा बर बर राईट राईट हे बघा तुम्ही जेव्हा कामात गुंत गुंतलेल्या राहाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येईल आणि जेव्हा तुम्ही एकट्या असाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग ये म्हणून माणसानी कामामध्ये व्यस्त असणं हा चांगल्या गोष्ट ह व्यस्त राहाव माणसाने कशामध्ये तरी गुंतलेल
गुंतलेलं राहावं तुमचा एखादा छंद असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त राहायला पाहिजे म्हजे वाचन म्हणा काही म्हणा जे तुमच्याकडे कला म्हणा कुठलं
आजकाल ना माणसांनी ना जास्त करून पुस्तक वाचले पाहिजे पुस्तकामधून चार गोष्टी ज्ञानाच्या भेटता ग्यानाच्या पण भेटता ज्ञानाच्या बी भेटता म्हणजे आता आणि तसं असं करून ना पोरांनी म्हणजे पोरींनी झालं आपल्या लहान व आपल्या वया आपल्या वयापेक्षा लहान लोकांशी मैत्री मैत्री करण्यापेक्षा मोठ्या लोकांशी केली पाहिजे. काय की त्यांच्याकडून निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग ऐकायला भेटत.
ऐकायला भेटत बरोबर
निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग ऐकायला भेटतं कारण की, कारण की मोठ्या लोकांचे विचार जरा म्हणजे मोठ्या वयाने मोठ्या लोक- लोकांचे विचार आता माझ्या मम्मी त्यांचे विचार जरा मोठे माझ्यापेक्षा, त्यांचे ऐकलेले शब्द. त्यांचे खूप वाक्य कामयेत त्याच्यातूनच निगेटिव्ह पॉझिटव्ह थिंकिंग भेटत ते ना काय बोलता काय नाय
बरोबर मोठ्या लोकांशी जरा बोलणं वगैरे पाहिजे. त्यांच्याकडन काय शिकल गेल पाहिजे अस हम्म म्हणजे मोठ. मोठे लोक जे आपल्याला सांगतात त्याचा राग न मानता, त्याच्या मागे मागचं काय कारण आहे बाबा, हे बोलेत आपल्याला शिकवलंय आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे.
हम्म आई म्हणती बाबा हे करू नको नाहीच केलं पाहिजे. कारण की ती सांगती काहीतरी अर्थ हाय ना ती की त्याच्यातून ती गेली, म्हणून ती आपल्याला माहागं सांगती की ही निगेटिव्ह हाय बाबा जाऊ नको तिकडे.
ह् बरोबर बरोबर तेच ना म्हणजे एकमेकांशी जे तुम्ही आता पण जो बोललात नाही कोऑर्डिनेशन पाहिजे. एकमेकांचे जे संवाद आहेत ते, ते पाहिजे. संवाद मेन म्हणजे संवाद पाहिजे. घरातल्या लोकांचा एकमेकांशी संवाद पाहिजे. एकमेकांना आपले अनुभव म्हणा किंवा काय आपलं ज्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत. ते एकमेकांना, सांगितल्या गेल्या पाहिजे.
पाहिजे बरोबर आणि आजकाल असे लोक निगेटिव्ह थिंकिंग असल्यामुळे लोक असे कोणाजवळ लवकर,
शेअर करत नाही हो मन-
हा अ आणि हे मन व्यक्त केलं पाहिजे कारण की आपल्या मनातलं जे जड आहे. जे काय मनात लपलेय ते दुसऱ्यांना सांगितल्यानंतर आपल्या, आपल्या मनामध्ये विचार जे आहे. ते पॉझिटिव्ह व्हायला लागतात नाही बाबा हे चुकीच- पण चुकीचा विचार करा हे बरोबर आहे.
बरोबर बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे एकमेकांशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे.
हो तेच आणि आजकाल लोकांना ना, गरज नाही कारण क हे फोन आले इंटरनेट- लं सगळं आलं आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन बघा ना म्हणजे असं, कोकण भागामध्ये तुम्ही जाऊन बघा ते लोकांकडे अजून पण फोन नाही त्यांच्या- सगळ्यांशी वाईब मॅच होते का? तर त्यांना माहिती आपल्या काहीच नाही. आपल्या यांच्याशीच घेणं देणं आहे.
हम्म... बरोबर त्यामुळे ते सकारात्मक आणि नकारात्मक हे जे विचार आहेत ना, हे आपल्याला, आपल्याला खर तर कळत असतात. पण ते अ आपण त्यापासून पळतो लांब पळतो. आणि ोड जर आपल्याला सांगितलं की हे बाबा च चुकीच आहे त्या अहंकार दुखवून जातो त्याचा आणि- ते आपण ऐकतच.
हा का.
अस हो.
हा चालेल चला झालाय टायम हो हो छान टॉपिक हो